हॅलो?
येतोय आवाज. बॅकग्राऊंडचा नाही ना येत जास्त?
नाही, नाही, बँगराउंडचा नाही येत आवाज,
हं, आला तर सांग तसा.
ह, हा. काय झालं, चहा पाणी?
झालं, स्वयंपाकाची तयारी.
आमचं आजून चहा चालूच.
हं?
काय चालूय म्हंटलं, आमच अजून?
सहा किती सहा वाजले असतील कि, सव्वा सहा.
लेटच असत, रानातन वगैरे यायचं म्हंटल्यावर.
हा. म्हणजे, आमच्या पण स्वयपाक लेटच असतोय, पण म्हणलं करावं लवकर. परत कस बसता येतय.
होय काय? नाहीत सकाळपासून त्याच्यामुळ काही टाईम नाहीये, म्हणजे काही आज फ्रीच होतेस दिवसभर. आता कधी येत्यात काय माहिती, मेसेज तर केलाय तसा.
हो. पावस आला बाई इकडं.
आला, आमच्याइकड बघ कि ग पाऊस नाहीये, आम्ही वाट बघतोय पावसाची.
इकडे त आलाय.
रानात काय नाही आग टाकलं, तसच मोकळे रान.
हं, हं.
तेच ना सगळ्यांना
आणि हित, हित आम्हाला, असं झालं की कोळपायचं म्हण वाट म असं वाट बघतेयत पावसाची थांबायला, तिकड पडना.
आम्हाला टाकायचंय पडीक पडलय, तसच रान. लय अवघडे बाई खरंच, रान आसून काय उपयोग नाही.
असलं तरी टेन्शन, नसलं तरी टेन्शन.
तेच की बाई. सांगायचं आता जे हाय त्याला तर सामोरेच जावंच लागते.
तेच की काय नाही करतात.
का काय श
स्वयंपाकाला काय करणार? जेवायला.
स्वयंपाकाला अजून तर काय नाही ठरवलं.
काही डोकत चालत नाही, काय करायचं रोज रोज तर. मुली लागल्या आहे आता कुठं?
काल तुला सांगितलं नाही का? त्या नरेंद्र माऊलीला पण आता आठ वाजता जाणार आहेत. मग आता काय आम्हीच आहे फक्त एवढेच.
हम्म तरी पण करायचं लागणार की, आता एक
करावे लागते हम्म एकट्याच जाणार आहेत.
हम्म! लावलेला रानात काळा पावटा तो चां आनला तोडून.
करायला का?
हम्म! करायला.
विकता का तुम्ही?
अ?
विकता का म्हंटलं.
नाही नाही! खायला खाण्यापुरता तेवढंच. आपल्या घरच्या घरी. हम्! दुसरं रानाचं आहे मक्का, तांदूळ किंवा भात केल्या आता.
भात केलाय!
हा पहिल्यांदाच केलंय.
हम्म!
परत बाकीचे काही कडधान्य केलेत.
हम् हं!
हम्म!
चांगला रेट असेल तर विकायचं रेटच काय कधी पण पडत.
हा तेच की त्यासाठीच भाताचं केलंय. हम्म!
आधी तर कोथिंबीर किती महाग होती आणि आता बघ ना दहा रुपयाला दोन पेंड्या भेटायला लागल्यात आमच्या इथं. करायचं तर काय?
काही
आता कसं होतंय माहिते का! असं अचानक रेट रेट वाढत्यात.
केला ना बरोबर रेट कमी पडत होतो.
हो आणि रेट वाढले आणि सगळे तेच लावतात. आणि मग सगळं रेट उतरतो. लई अवघड म्हणजे ते कस आहे एक एक प्रकारे लक वर डिपेंड आहे.
हा तसच आहे एखाद्याच लागलं तर लागलं.
हम्म! म्हणून एवढं माळव्याचा रिस्क घेऊ वाटत नाही आम्हाला.
तेच तर काहीतरी वर्षाच काहीतरी असते ना वर्षाच पीक तेन. हे ऊस वगैरे तसलं.
लई खाते तरतरी.
हम्म! आता हे सारखं लक्ष ठेवायला केलेली पिकं. होत पण नाही परत लक्ष द्यायचं.
सारखं ह्या जो आ रोज कंटिन्युअसली मग जावं लागतं रानात हे कर ते कर करायला.
आणि प्रत्येक वेळेस जमलच असं नाही, म्हणजे सगळ्यांनाच जमल असं नाही ना.
जमल असं नाही हा तेच की.
हम्म
आमच्या तर रानात माळव लावायच म्हणल्याव लय सोडत्यात अग.
चोरत्यात
हो लय माणसं रात्रीचच नाही का एकदा काकडी लावलेली तर असं नी म्या रात्रीत येऊन कोणीतरी दोन पोत्याच्या वर तोडून नेले.
आमचं आम्ही हरभरा केलता त्यावेस झालत तसं.
हम्म नेत्या चांगल चालत.
मंग च चालय कॅमेरा लावायचं म्हणत होते.
हम्म हम्म
कारण ते वरच्या खालच्या साईड ला आहे तिकड जरा लांब आहे ना मग तिकड जास्त जाणं होत नाही. बरोबर त्याच साईडच घेऊन जातेत लक्ष ठेवायला नसते म्हणून.
कॅमेरा लावला तर कॅमेरा काढून नेती तसलंच आहे बाई आमच्या इकडं. अरे हो नेते ते काढून कॅमेरा डायरेक्ट. वायर कट केली की संपला विषयी झाला बंद कॅमेरा.
हम्म नाही पण तसं इथ हात नाही लावायचे कॅमेऱ्याला.
काही काहीनी त अशे आवाज कोल्हयांच्या आवाजाच हे बसवले आहेत स्पीकर रानात. ते रात्रभर ओरड ते आम्हा आम्हाना कितीतरी दिवसांनी कळल, की ते स्पीकर आहेत म्हणून. आम्ही म्हणतोय कोल्हेच ओरडतेत.
येेऊ नाही कोणी म्हणून.
हम्म कोल्हे आणि ते तरुस का काय असते ना
हा
ते येतेत त तरुस हो हाहेत की इथं पण आमचा कागोद तीन बदक होते का नाही आमचे
हम्म
त्यातलं एक बदकच नेलय.
ते ती ताग
आ
तरुस सगळ्यात बेकार असत.
आणि बरोबर फिमेलवालंच नेलंय बदक.
होय आता मग आनाव लागल. हा तेच की पण ते आनावं लागेल ना आता
तुम्ही अंडे वगैरेच म्हणजे हे करता का काय करता त्याच पिल्ला अंड्यांचं म्हणलं काय करता ग तुम्ही?
काय नाही खायचं.
खाता तुम्ही अंड?
हा कोंबडी सारखंच ग.
हा, पण मला वाटलं असं विकता वगैरे काय?
नाही, नाही कळून येत नाही.
हं, हं, हं, छोटे नसत्यात पण, ते मोठे असत्यात.
नाही ग. जरास जरा नकळत.
ते की, शेवट असत, पण जरा मोठा असतो.
हम्म.
घेतलेत ना, म्हणून म्हटलं.
हम्म. आजून किती कॉल बाकीेत आहे.
अजून एक राहिलंय, आता एक कॉल झाल्यानंतर कळेल पूर्ण होतय का नाय?
हा, तस म्हणजे मला सांग, कोण आहे का कॉल करायला तुला?
कॉल करायलाच कोण नाही आग.
आता कसं कळणार कारण, समोरच्यानी कॉल केला आणि तसा मेसेज आला तर कळणार ना.
हा. मला मी कुणाला लावायचा प्रयत्न केल्याव
हा कळत तस. पण, यायचे कॉल अजून तुला रिसीव्ह होतात का नाही, ते पण कळाय पाहिजे की.
आला तरी लावाय लावाव लागन, कोणाला कोण लावणार?
मला पण नाही लावता येत.
तुझं कोण आहे का? त्यांच झालं नाही अजून कंप्लीट, असं कोण आहे का?
म्हणजे मावशींना आता दिलाय, पण त्यांना अजून असाईन नाही झाला कॉलच.
कारण, मीन नंबर चुकीचा दिला होता. सांगितलं ग्रुप वर परत. फॉर्म अ फॉर्म भरून काहीतरी दोन दिवसात असाईन करतात ना? मावशींचा प्रोफाईल टास्क करून झालते सहा दिवस.
आज मी मेसेज केलता, पण तो फॉर्मच नाय भरला, मग आत्ता भर ला मगाशी.
हम्म.
हं.
टास्क कधी भेटतोय काय माहित अगं?
काय?
व्हॅलिडेशनचे टास्क कधी भेटतात म्हटलं, काय माहित आगं?
फोन अ फ्रेंड चे टास्क झाल्याशिवाय नाहीत भेटणार कसले बहुतेक.
मला आता फोन अ फ्रेंडचा एकच राहिलाय.
काय?
एकच राहिलाय ग फोन करायचा आता फक्त त्याचा, पण आयक ना आता आपल्या आपण कोणाला ग्रुप वरती नाय कॉल करू शकत वगैरे, हे सगळं म्हणजे असं सांग म्यासेज नाय करू शकत
तर बरोबर हिथंच बोलायचं असतय काय तुला?
नाही मी काय म्हणते ऐक ना, आता एकशे ऐंशी कॉल पूर्ण झालेत हं बट एकशे ऐंशी नाही मिनिट पूर्ण झाले मग काय करणार आपण? आपल्याकडं कोण पर्सन पण नसले तर.
समोरच्याला करायला, पण आता काय माहिती माझं तसंच झालंय.
बया अगं तुझा टास्कच पूर्ण नाय झाला मग तू काय करणार आहे आता तू विचारलंस का नाय?
विचारते आता ग्रुप वर थोड्या वेळाने ऽ
तेच ना.
ह ष हॅलो. !
काय करायचं आता कायच कळं नाही बाई मला तर. बघते मी आधी एकदा, आधीच लय विचार करून काय उपयोग नाही, हा हा हा.
हा चाल